हॅलो
हा मग तेच त्याच्यावरच बोलणार जो टॉपिक चालय त्याच्यावर
हा मी तिथपासन मग इन्स्टावरून तर मागवत नाही मी ऍप वरून आता डायरेक मागवत मला जर काय मागवायचं असेल तर ॲप म ॲप म कसा रिटन आपल्याला करता येतो कसा आपला चांगला नसला तर
नाई आता हो हो हो शॉपिंगसाठी कस आता बरेच वेबसाईट आहेत ना
हा आपण कसा रीलस बघता बघता म्हणजे आल चांगला चल बघूदे कसा हाय हा आवडत मग आपण घ्यायला जात त यांचा आसा आपण एवढे पैसे भरायचे तुम्हाला तर नशीब तुमचा सांगतला तरी
हम मग तेच ना हा, मी-आम्ही नेहमीच त्यांच्याकडेच जायच ना आमचं दोनच आहे आमचे पार्सलवाले एक फ्लिपकार्ट वरचा वेगळा आहे आणि एक मिशोवरचा वेगळा आहे, असे दोन ओळखीचे आमच्या म्हणजे कंटिन्यू तेच येत राहातात आमच्याकडे, मग त्यांना ती ओळख झालेली की बाबा हे चांगले माणसं आहे, नेहमीच मागवत राहतात पण मग ह्यांनी इंस्टाग्रामवरून मागवलं म्हणून त्यांनी विचारलं आधी की, तुम्ही कुठून मागवलं ते. त्यांनी रिटर्न करायला लावलं. ते म्हंटलं बापरे! एवढे आज बावीसशे रुपये गेले असते, ते काय भावात पडलं असतं
मग तेच, मी पण जास्त मिशोवरनं मागवतो, मिशोवरचं आपल्याला रिटर्न पण करता येतं
हम्.. कसं ते आपल्याला, आवडलं नाही आवडलं लगेच सात दिवसांमध्ये रिटर्न
हा, होतंच सात दिवसामध्ये आणि मिशो तर चांगला आहे. खुपच हाय, तसं इंस्टावर नाही. मी एकदा फसलोय आता परत नाही फसणार आणि रिटर्न पण नाही नेत ना ते आणि हजार रुप ये काय, आपल्या जीवाला लागतात ना?
इन्स्टा, आता हे मिशो कसं गरीबातलं-गरीब लोकं त्याच्यातून खरेदी करू शकतो म्हणजे हो हो खूप कमीत-कमी याच्यामध्ये त्याच्यात वस्तू वगैरे छान छान असतात. त्याच्यामुळे वेबसाईट चांगली आहे ना, ते झालं किंवा मग अमेझॉन झालं, मग हे घर बसल्या-बसल्या तुम्ही इव्हन, काहीही गोष्ट तुमच्या घरात
हा म्हणजे, बाहेर जायला नको. बाजारात वगैरे वगैरे आपण काही मागू शकतो.
ते झालं. आता ते ब्लिंकिट नावाचं निघालं, घरात तुमचा भाजीपाला नसो किंवा
का ब्लिंकिट वर पण आपल्याला काहीही मागवता येतं. तसं आमच्याकडे नाही आहे ब्लिंकिट.
नाही का? इकडे आता कसं, ते सिटीमध्ये
सिटीमध्ये, आम्ही गावाला राहतो.
अच्छा-अच्छा हा.. हा.. नाही मग सिटी अलीकडं कसं आता ब्लिंकिट वर कसं खाय प्यायच्या वस्तू तुम्हाला जरी काही संपलं तुमच्या घरात लगेच येणार त्या म्हणे माणूस आता बसल्या बसल्या या सोशल मीडिया द्वारे काही मागू शकतो. त हालचाल नाही शरीराची काही नाही काही नाही नाही का मस्त बसला झागी सगळ्या गोष्टी तू घरात बसून घरात बसून मग सगळं काही करू शकते आता असं होऊन गेले तुला आता कुठे गावायला जायचं तू बसले बसल ऑनलाईन तिकीट, बुक करू शकते तो फक्त जाऊन त्या तारखेला जायच आणि बसायच गाडीत.
हो नाही तर पहिले तसा नव्हता ना? पहिले सगळ जाऊन जागे व करायच आतता घर बसल्या सगळ हो.
पहिले सगळी मेहनत घ्यायला लागायची ना कि एखादं काम करायचं तर स्वतः जाऊन, जायच ते करायच प्रोसेस करायची त्याची आता तस नाही. आता तू सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळ्या काही असं नाही किती ऑनलाईन नाहीेये आता असून गेले. अ शरीराची माणसाची हालचाल झाली तर स्थूल झालाय माणूस.
हो ते तर आहेच. पहिले लोकर जायची उठायची सकाळची लोकर आता सगळ लेट लेट.
हा शरीराची हालचाल होत नाही. त्या मुळे आजार निर्माण होता काहीतरी म्हणजे आजार एवढ एवढ पोरांमध्ये सुद्धा ते आजार झालेले त्यां काही जर चालणे तुमचे व्यायाम नाही त्या शरीराचा मग ते आजर होणारच शंभर टक्के.
हो! पहिले लोक कशी लवकर उठायची चालायची, काम वगैरे खूप असायच आता सगळे उठतात पहिला मोबाईल घेत
परिश्रम जास्त होता ना पहिले शेतकरी लोक लोकां आता पण किती वयस्कर लोकशी ताट राहतात एकदम. बरोबर काय नाही?
आता तर पाऊस पण कमी सांगितलाय हवामान खात्याने. हो पाणी बचत नाही ना करत आता कोण आपल्याला पाहिजे तसं ण पाणी युज करत आपल्या का आहे बचत करायला पण बघतच नाही ना सगळी दूर उपयोग करतात. त्यामुला आता पाण्याची पण टंचाई सांगतला आहेच य यंदा पाऊस पण कमी आहे आणि लेट पण आला. गेल्या वर्षी तर लवकरच आलेला एक महिना अगोदर
म म मे महिन्यात चालवून गेला होता तेव्हा.
हो.
आणि या वेळेस तर जून पूर्ण संपून गेला.
आताशी आलाय. पाऊस आणि गरम पण किती होयाचं.
हो लहान लहान लहान पोरांना ना मग त्याचा प्रॉब्लेम ना ते सगळं रॅशेस पिंपल्स हे. ते घामोळ्या वगैरे, मोठ्या ना सुद्धा त्याचा त्रास म्हणजे चाळीस, बेचाळीस, पंचेचाळीस, अठ्ठेचाळीस एवढं टेम परेचर.
हो खूपच झालेला बाहेरच जायलाच नक.
बापरे मग मग दोन तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत. बाहेर जाणं बंद म्हणजे टाळलं बंद केलं होत. अलर्ट रेड अलर्ट आला होता ना? कि ह्या ह्या दिवसात डायरेक्ट सूर्य किरण आपल्या विचवर पडणार बा पृथ्वीवर. हम्म त्याच्यामध्ये हम्म त्याच्यामध्ये तेवढ आठ दहा दिवस बाहेर शक्यतो किती दहा आणि सॉरी अकरा ते पाच चार ते पाचच्या दरम्यान बाहेर निघायचच नाही कोणी.
असं काय ते रेड अलर्ट.
काम असल्यावर माणसाला जायलाच लागत ना.
आता ज्यांना सवय समजा त्या उन्हाची वगैरे आता कसं अ खानदेश
उन्हात जास्त तर डोकंच धरतो.
हा ना ना त्रास होतो ना.
उन्हात जायची सवय नाही ना, म आपली संध्याकाळ ती मी दुपारी झोपते संध्याकाळची उठल्यावर जराशी गावात जायचा आपला. यायचा घरात.
तेच त्याच्यामुळे पण आहे ना ते मग काय झालं काही बोर झालं का? बसा मोबाईल घेऊन.
हो मोबाईलच आसरा राहीला.
मग काहीतरी त्याच्यामध्ये शोधत बसायचं एक तर आपलं ऑनलाईन शॉपिंग बिपिंग काहीतरी नाही तर कोणाचं काय चा ल्लं काय नही त्या मोबाईलवर
हा मग ते बघायचा रील्स वगैरे येतात. आणि आता तर खूप ऍक्सिडंट, समुद्रावर लोक बुडतात वगैरे.
ते लोकं म्हणजे लोकं आता घाबरत नाहीन स्वतःचा शानपणा जास्त करतात.
हा घाबरतंच नाही समु द्रावर किती झालं. आता गणपती पुणे ला पण झालेला.
नाही नाही भरतिचा टाईमे आता हा पाउसाळा स्टार्ट व्हायच्या वेळे.
एवढी पोलीस वगैरे असतात सांगतात की ना
तिथे जे लोक ग्रामीण लोक असता, नाही तिथंले जे प्रॉपर लोक अस् ता त्यांना माहिती असतं की आता ही वेळ समुद्राच्या भरतीची.
पण लोकं ऐकतील तेव्हा ना. त्यांच ते तर सांगते पण ऐकतच नाही तर काय.
मग त्यांना असं वाटतं आपल्यापेक्षा आता समुद्र काय एवढा छोटाय का? त्याच्यापेक्षा कोणी मोठाय का? हम्म. आग, पाणी यांच्याशी कधी मस्ती करायची नाही, म तेवढ जल तुम्ही त्या समुद्रात मुंगीच्या प्रमाण सुद्धा दिसत नाही, मग कशाला तुम्ही एवढा शानपणा करायचा आता तिथलं जे प्रॉपर लोकं त्याना माहिती राहात ना
हा कधी येते भरती कधी ओटी असते ते त्यांना माहिती‌ अस ते सगला आणि फिरायला कसे लोकं जाम जातात ना तिकडे.
इथ आता कसं ज्यांना काही कवडीच माहिती नाही ते लोक फिरायला जातात इकडे, ह आणि ऐकत नाही ड्रिंक वगैरे करून मग स्वतःच स्वतःला कायतरी हिरो समजता, अ हिरो समज घरी बुआ कोणीतर तुमची वाट बघते किंवा काही नाही त्यांना कळत नाही ना. बाववलट लोकं झाली आत्ताची. आता इकडं जे खानदेश साईड चे चार मित्र फिरायला गेलेले तिकडे.
आड
अ त्यांना आता अलर्ट केला होतं की जायचं नाही बाळा बोटीमध्ये जाऊन गेले आत मध्ये तर चारीचे चारी मध्ये बुडाले.
हो काय बोट पलटी झाली असेल?
हा ते नाही का ते ट्यूबलेस ट्यूबच्या बोटी असतात
हा हा ती ती बरोबर. ती होतेच कारय का समुद्राची लाट आल्यावर ती होतच
त्याच्यावर शांतपणा कारण गिरीली
शथ्या म्हजल
ह
अस
हा ना ऐकत
बाकी काय चाल तुमच्या इ पाऊस वगैरे झाला
पाऊस आता परवाच्या दिवशीपासून लागलाय आता थांबलाय दुपारपासून तर नाही पडत तुमच्याकडे आहेत
आमच्याकडे वातावरणच होतं दोन दिवसापासून पण पाऊस काय पडत नाही
पावसाच पण बाहेर पाडायला पण कंटायला येत
ह तेच ना
उन्हाच्या खंड्याला तो शिकल सगला चिकलात बाहेर पडायचे नाही आणि इकडे तर आमच्या इकडे तर जास्त पाऊस पडला तर पूर पण येत
अरे देव मं बाहेर नाही घ्यायच चान्सच नाही ना
नाही म्हणजे आमच्या इथे जवळ नदी आहे ना मग नदी आहे म्हणून लगेच पाणी भरतं गावात म्हणजे त सगळ्यांची उंच उंच घरं आहेत पण अर्ध्यांची खाली आहेत मग त्यांच्या घरात जात पाणी म नुकसान होत असं आता म्हणजे एकदम असं जास्त स सवय झा मा घात पा ग नुकसान पण होत ना सगळ्यांचा
म ते आहे
तेवढ्या आपणण सगळं भरणार हम नदी जवळ म्ह लत पाणी भरतं गावात
हो ना मग आपडे मा असं रात्रीच तर बिझीच वाटतच रा
हो जास्त पाऊस पडला ना का पहिले शेत भरतात शेत भरलं काम जे ज्यांच खाली घर आहेत ना मग ते इकडे येतात आतमध्ये येतात गावात
अच्छा अच्छा
मग ज्यांची वरती वरती घर आहेत त्यांच्या इथं असतात पण त्यां शेवटी घरातलं सगंचं नुकसान होतं ना.
पाऊस येतो मग ते लोक रात्री कुठेेत जमा गावात येतात का?
हो आतमध्ये येतात तिकडे.
मग ते लोक करून घेत असतील ऍडजस्ट बरोबर.
हा घेतात त्यां आता सगळ्यांना माहिती आहे ना की ह्यांच्या घरात येतय पाणी मग काय ना पण नाही सगळ. स्वतःून बोलत.
अच्छा अच्छा हा हा हा गेलेच पाहिजे मत. ता गावाातचा लोकांचा स्वभव स्वस्थ अस आहे की एकमेकांना मत तात सिटी मध्ये नाही रास सिटी मध्ये त्या नुकसान कधी होणार आणि कसं होणार पाहता.
हो ते तर झालंच.
गावामध्ये खूप लोक चांगले राहत.
हो.
माणूस क असत ना.
हो गाववाल्यांना माणूस किता असतेच. म्हजे सगळी समजून घेतात एकमेकाला आणि कोणाचं काय झालं तर लगेच.
धावतत बरोबर. तेच आहे तेच सिटी मध्ये एखाद्या फ्लॅट मध्ये गेली का ते
हा ते कसा दरवाजा त्यांचा बंद. असतात ना आपल्या इकडे कसा सगळ्यांचे दरवाजा दिवसभर उघडीच असतात. हा सगळे बसतात बाहेर. रे ठीक आहे मग.
चालेल हॅलो करू हा बाय.
बाय बाय.